हॅलो
हॅलो आवाज येतोय माझा हॅलो
हो हो माझा येतोय आवाज तुला
हो येतोय तुझा वॉइस पण येतोय मला तर मी काय बोलत होते? ते आपल्या डेली रुटीन मध्ये म्हणजे आपल आता रुटीन एवढ बिघडलेल ये आजकालच रुटीन तर एवढ बिघडलेल आहे की लोकांना बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ नसतो. तर आपण मी माझी काय इच्छा होती की, कि हा बाबा डेली रुटीन मध्ये थोड का होईना एक्सरसाइज वगैरे चालू करायच आपल्या हेल्थ कडे पण लक्ष द्यायच. बरोबर ना
हो हो बरोबर आहे हेल्थ म्हणजे म्हणजे हेल्थ इज वेल्थ अस म्हणतात.
हा आता आप बघ आपण फास्ट फूड खातो बाहेरच एवढ सर्व खातो पण एक्सरसाइज करत नाही काय नाही त्याच्यान फॅट वाढत आपल्याला पित्ताचे त्रास होतात वेगवेगळे आजार होतात आजारी पडतो. बरोबर
होय बरोबर
मग मग तेच्यापासून लाब राहण्यासाठी मी काय विचार करत होते की एक्सरसाइज जर मला समज सामान्य एक्सरसाइजचा कंटाळा येत असेल तर आपल्यासाठी एंटरटेनींग एक्सरसाइज पण आता इनविट झालेल्या आहेत जस की जुम्बा जुम्बा मध्ये कस नाचत खेळत आपल्याला एक्सरसाईझ केलली जाते ती पण आपण करू शकतो ती पण आपण इन्कलुड करू शकतो आपल्याला डे तो डे लाईफ मध्ये समज आपण कामावरून आलो थोड रिलॅक्स करण्यासाठी किंवा थोड रेफ्रेसिंग वाटण्यासाठी आपण झुम्बा क्लास जॉईन करू शकतो. काय वाटत तुला?
होय बरोबर आहे आता तुला तर सांगायच झाल तर मी पण जिमलाच जाते. म्हणजे मला अस वाटत. कीती आपण फिजिकली फिट राहिलो की मेंटली फिट राहू शकतो.
हो कारण की समज ये बघ आता आपल्या दिवसभर एवढा थकलेला असतो आपण एवढ दमलेल असतो आणि त्यात आपल्याला कुणीतरी कायतरी काम सांगितल किंवा आपली इच्छा नसताना आपल्याला बळजबरी करायला लावल तर आपली किती चिडचिड होते. आपल्याला असा रागराग होतो. मार त्याच्याने आपला स्ट्रेस वाढ किंवा कधी कधी ज्या लोकांना बीपीचा त्रास असतो त्यांच बीपी शूट होत. रागामुळे फक्त राग त्यामुळं कितीस त्रास होतो त्यासाठी ते कंट्रोल करण्यासाठी आपण एक्सरसाइज किंवा मेडिटेशन हे सगळ आपल्या दिनचर्येत किंवा आचरणात आणायला पाहिजे
होय बरोबर आहे आता तू जस बोललीस ना की रागामुळे सगळ होत तर ऍक्च्युअल मध्ये कस असत आता आपण डेली मध्ये म योगा वगैरे केल ना म्हणतात लोक सगळ्यांना जोक वगैरे वाटत अरे योगामुळे काय फरक पडतो बट आता माझच एक्झाम्पल आहे मी वर्कआउट करते आणि वर्कआउट नंतर लास्ट ला जे दहा मिनिट राहतात त्यामध्ये मी थोडस योगा वगैरे करून घे योगा केल्यानंतर दिवसभरामध्ये जो म्हणजे काही जो राग असतो हे असतो त सगळ कंट्रोलमध्ये म्हजे नियंत्रणामध्ये राहत आणि मी स्वतःला स्वतःवर कंट्रोल करू शकतो म्हणजे बेटर आहे एक्सरसाइज हा म्हणजे एक लाईफ मधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे अस मला देखील वाटत
हो कारण की मेडिटेशन जेवढं मेंटल पीस भेटत ना तेवढ कोणत्याही कुठल्याही प्रकारच्या एक्सरसाइज भेटतच नाही जेवढ आपण स्वतःला काम किंवा रिलास्क मेडिटेशन करून फील करू शकतो
होय बरोबर आहे आता आपण सकाळी उठल्यानंतर स्वतःला आता स्वतःसाठी वेळ दिला एक दहा मिनिट आपण दहा मिनिट शांत राहू कशाचाही न विचार करत स्वतःला आपण म्हणलो मी आज आनंदित आहे मी आज म्हणजे सुखी राहणार मी आज रडणार नाही स्वतःबद्दल आपण चांगले विचार केले तर म्हणजे पुढ आपण म्हणजे आपला जो दिवस आहे तो व्यवस्थित जाऊ शकतो
हा म्हणजे तुला बोलायचंय मॅनिफेस्टो स्टेशन-
हा येस बरोबर
हा हो हे तर आजकाल खूपच म्हणजे हेच आहे कि युनिव्हर्स पण आपल्या गोष्टी ऐकत कि आपण जेवढ ज्या गोष्टी मनिफेस्ट करतो मनापासून सारखं सारखं कंटिन्युस आपल्या तोंडात किंवा आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात ते विचार असतात आणि आपण सारख कंटिन्युअसली जर त्या गोष्टी रिपीट करत असलो मॅनिफेस्ट करत असलो तर त्या खरंच आचरणात येतात
होय बरोबर आहे मी या मशी खरच सहमत आहे तुझ्याशी म्हणजे मी ते अनुभवलय देखील म्हणूनच अ ते मला स््रृत वाटत.
हा कारण की मी पण आता किती दिवस झाले तुला सांगते हे म्हणजे माझ डेली रुटीन एवढं खराब झालं बावा नुसत एक स्टडी, स्टडी स्टडी नाहीतर कायत वर्कलोड वर्क लोड वर्क लोड एकत वर्क करायला लागले की स्टडी करायची इच्छा होत नाही स्टडी करायला लागली की वर्क करायची इचछा होत आता घरात पण इतके सारे काम असतात लोड असत असं माणूस वैतागून जात की बाबा काय करू काय नको त्याला एक एका पॉइंट ला असं वाटायला लागतं की बाबा सोडून द्यावा सगळ राऊदी मरुदी तिकडे नको काम नको करायला ना अभ्यास नको करायला ना काहीच करायला नको म्हणजे कुणाची किती जरी मदत केली तरी ते आपल्याला उलटून बोलते बसच काक का ते तच का
होय बरोबर आहे आता आज बघ म्हणजे घरचे पदार्थ खाण्यापेक्षा लोक बाहेरचे पदार्थ जास्त खातात जंू फ फूडे काही अस ते खाल्ल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्येे चेंजेस मोबाईल आणि मग ते त्यांना ते जाणवत देखील नाही मग त्यासाठी एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे हे त्यांना सांगण खरच खूप गरजेचं आहे म्हणजे आपण फिजिकली फिट राहिलो तर आपण मेंटली फिट राहू शकतो
हो आणि आता तू पण बघतेस न्यूज मध्ये ऐकतेस क किती छोट्या छोट्या वया लोक म्हणजे आपला जीव गमवतय कशामुळे फास्ट फूड
हो फास्ट फूड आ ते चायनीज सारख प्रकार ऐकले असतील तर
हो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच सोडा जातो त्या सोड्याच नाव माहत नाही कोणत्या प्रकारच तर सोड जात सोड्यामुळेच ते खूप त्रास होतो माणसांना
हा म्हणजे चायनीज खाण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की लोकांमध्ये फूड पॉयझनिंग सारखे वगैरे वगैरे अस आजार वगैरे चालू झाले. मग तिथे जाऊ हा तिथे जाऊन तुम्ही तुमच सगळ म्हणजे मा जे शारीरिक दृष्ट्या तुम्ही जे स्वतः मध्ये जे काही घाण बदल करून घेताय त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही जे काही आहे ते चांगलं आणि स्वच्छ आणि ताज्या अन्न घरचे खावा आणि थोडफार एक्सरसाईज करा अरे आपण आपण असं म्हणत नाहीये की दिवसभर एक्सरसाइजच करायचाय आपल्या दिवसातील म्हणजे दिवसभरात चोवीस तासांसाठी एक तास तुम्हाला वर्कआऊट देण्या देण्याला काय प्रॉब्लेम आहे का?
हो अरे दिवसाभरातलं एक तास राहूदे चला एक तास तुम्हाला नाही द्यायचं तुम्ही अर्धा तास एक्सरसाइज हळूहळू टाईम वाढवा
अर्धा तास देखील सफिशियंट आहे त्यासाठी
हा अर्धा तास द्या जर तुम्हाला खूपच कंटाळ येत असेल इच्छा होत नसेल अर्धा तास करा अर्धा तास आणि जस जसं तुम्हाला रोज रोज करून प्रॅक्टिस किंवा इच्छा होत जाईल तस तस तुमच टाइम शेड्यल सुद्धा तर वाढेल.
होय बरोबर आहे म्हणजे आता मा माझच बघ मला देखील प्रॉब्लेम होता पहिले मला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये बाहेर जॉब साठी वगैरे असल्यामुळे मला बीपी लो वगैरे प्रॉब्लेम होता कमी वयामध्ये बट त्यानंतर मी ठरवल की नाही आपल्या म स्वतःमध्ये चेंजेस करायला पाहिजेत आपण ऍटलीस्ट स्वतः साठी एक तास तरी द्यायला पाहिजे मग मी जिम जॉईन केली स्वतः ला वेळ दिला म वर्क आऊट मध्ये मला पॉसि ते रिजल्ट देखील आले मग मी आता मा म्हणजे शारीरिक दृष्ट्या सदृढ आहे स्ट्रॉंग आहे म्हणजे एक्साम्पल मीच आहे ना म्हणजे पॉझि ते आपण जर काही गोष्ट घेत गेलोत तरी ते पॉझिटिव्हली होतं जाऊ शकतात
हो आपण जेवढ पॉझिटिव्ह विचार करू तेवढ पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडतात हे तर खरच तेवढच खर आहे जेवढ मॅन्युफेस्टेशन खर आहे तेवढच पॉझिटिव्ह थिंकिंग पण गरजेचं आहे जर तुम्ही फक्त नावालाच मॅन्युफेस्टेशन करत अस कराला आणि तुमच्या डोक्यात निगेटिव्ह थिंकिंग चालू असेल तर त्या मॅनिफेस्टेशनचा उपयोगच नसतो.
काई होणार नाही बरोबर आहे आय अग्री विथ
मॅनिफेस्टेशन हे कशाला म्हणले की तुमच मेंटल स्टेट जे तुम्ही बोलताय तेच तुम्ही विचार करायला पाहिजेल आणि तेच तुमचे तीच पॉसिटीव्हिटी पाहिजे की हा बाबा मी ठरवले की मी करणार तर मी करणारच
हो बरोबर आहे म्हणजे अअ सकाळी उठल्यानंतरच आपण ठरवलं पाहिजे की एक्सरसाइज साठी ऍटलीस्ट तू म्हणतेस तस एक तास राहूदे बट अर्धा तास तरी स्वतःसाठी हा टाइम दिलाच पाहिजे प्रत्येक व्यक्ती म्हणजे जेणेकरून आपण
स्वतःला देऊ तेवढंच आपल्याला आपलं पुढचं आयुष्य सुखरूप राहील.
होय म्हणजे आता बाहेरच्या जगात गरज आहे स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याची
हो आत्ताच्या ह्याच्यात तर बघ तूच बघ आपलं इम्युनिसिस सिस्टीम आपल्याला कधी कळाली आपली इम्युनी सिस्टीम वीक आहे जेव्हा कोविड आला कोविड आल्यावर लोकांना समजलं की आपण कि की कम कुवत हाय आपली इम्युनिसिस्टीम की त्यानंतर लोकांनी जिम जॉईन करायला आपली इम्युनी सिस्टम वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्याच्या आधी लोक कसे होते हा काय होते इम्युून सिस्टम कमी असली तर काय होतय जेव्हा कोविड आला तेव्हा त्यांना समजले कि हा इम्युनि सिस्टम किती गरजेची आहे.
हो बरोबर अगदी बरोबर
जोपर्यंत लोकांना असं धक्का बसत बसत नाही किंवा मोठं काही त्यांच्या सोबत होत नाही तोपर्यंत त्यांना असं छोटे छोटेच असत असे समजतात.
हा तेच ना म्हणतात ना एक इन्सिडंट लाईफ की पुरी मतलब म्हणजे सगळं असं बदलून टाकू शक
हा आणि को-इन्सिडेनट खरंच गर गरजेचा असतो माहि जे जोपर्यंत लोकांना ती ठेच लागत नाही ना तोपर्यंत लोकांना समजत नाही.
हा तेच ना म्हणजे अ आपला सांगण्याचा उद्देश हा होता की दोघींन साठी ऍटलीस्ट तुम्ही दिवसातून एक तास तरी वर्कआउट साठी द्या जेणेकरून तुम्ही फिजिकली मेन टली अ फिट, राहू शकता स्वतः फिट राहिला की तुमच्या फॅमिलीला मग शेजाऱ्यांना वगैरे तुम्ही स्ट्रॉंग आहे हे ते अस म्हणजे सांगू शकता.
हो आता तुम्ही तुम्हाला मेंटेन ठेवलं पुढच्याला दिसतस. नाही त हा बाबा हा फिजिकली फिट, आहे मेंटली फिट आहे. तर ते आपहून आप होऊनच आपल्याकडे येतात विचारतात की हा बाबा कसं, केलंस कसं राहिलसा अस.
हा मग ते एक सफिशियंट डायट ठेवा, एक वर्कआउटचा काहीतरी रुटींग ठेवा स्वतःला वेळ द्या. दैनंदिन जीवन हे धाव पोळी च ताणतनावाच देखील असलं तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. हे इतकंच आपण सांगू इच
हो थँक यू तू मला एवढा तुझा मूल्यवान वेळ दिला आणि मला, माझ्या मनातल्या गोष्टी समजून घेतलेस आणि तू पण तुझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्यास. ठीक हे!
ओके हो हो ठेव, ठेव थँक